हॅलो. हॅलो हॅलो. आवाज नाही उऊन राहायला.
आवाज हो मला आवाज येऊन रा तुमचा.
अजुरला अंती.
हन कायता आता एकदाम.
हो. हॅलो रेन मध्ये या. आवाज तेवढा आहे ते बोलतो बर काय.
जेवण राहिले नाता जेवणच करतो त्या वाून घेत. जेवण कररतो ना आता त आठवडून घेतलं
हा भाजी काय केली?
भाजी केली याची चून गोळे गेले आता आता काही हे ते पाणी पावसा. त्यान जर काही खमंग पाहिजे पाणी पावसाय जणो हा तुमचा कल तुमचा कॉल आला ना आता पहिले
हा ना, हा ना मेस केला कॉल तुम्हाला म्हटल करा आपुन कॉल येईल ये.
हो. हो. मी आता लाहूनच राहिल त तुम्हाला पण मी आता हा तुमचा झाला कि लावतो मी हा.
हो माझ झालं की दहा मिनिट जाउद्या.
हो. हो. मला दहा कॉल करायच सांगितलेंना.
काय काम करत असतात?
काही नाही. आता सायंपाक पाणी झालं.
हा
हा आता हे काही काम आता शिल्लकचे. हा
शिल्लकचे काम करा. काही आता असं आहे ते घरचे. काही तुम्ही चांगला आता सुल्लकच्या कामा म्हटलं घरच.
हा मुली किती आहे म्हटलं तुलि?
मले तिन मुली.
असं काय! बरं. चाळीस जात
हो शाळेेत जातात ना. गावातच टाकलं तेले. अह.
असं आपलं बोलायला लागती म्हटलं सायपाक झालं काय? जेवण झालं काय? काय करून
नाही. आता काही बाहेर गावी विषयी बोलणार जरा.
हा.
कुठे गेल्या होता का फिरायले?
कुठेच नाही गेली मी.
नाही काय शेरा
आता म्हटलं मी मग मशीन वर बसच राहिली कपडे शिवत असत. कपडे शिवत असतो म्हटलं मी.
कपडे शिवते ना पण आता ना टाइम नाही. त्याच्यामुळे माझं बसनच नाही होऊन राहिलं मशीनवर.
हा.
आता आणि वेळ सापडला कि मला अर्जेन्ट मशीन वर बसावा लागतं.
काय ते टीप चे कपडे आले की बसते.
हो.... हो.
मीरा करतच राय म्हणते शीवतच बस.....
कोण?
कपडे इतके कपडे आले म्हटलं, की बसणार शिवता शिवता घाण होन राहिली....
हो काय? तरी शिवताना का तुम्ही तुम्हाला दिसते बरोबर?
नाही तर काय त दिसते. परवाच्या दिवशी ब्लॅंकेट दिली होती.... ती ब्लॅंकेट घेऊन आली रात्री घेऊन. टक्याला गेली होती तर
तुम्ही ओळखल नाही का मले?
ओळखलं ना मी. ओळखलं ना मी. सुन ताईच पण ते तुम्ही आम्हीच बोला लागते.
हो. नाही पण ते आहे की नाही. असं काहीतरी दुसरां बाहेरगावीविषयी बोला....
मला दुसरा म्हनुण काढ ना काय काढत तर काढ ना मग.
हा काही फिरायला बिरायला गेल्या होत्या का?
हा ह कुठे गेले होते का फिरायले...
आम्ही जाऊ आता शेगावले शेगावले जाऊ म्हटलं आता....
हा हा हो दर्शनाली.....
हम्म...
हा मी आता पंढर....
शेगावला दो आता पंढरपूरची वारी..... हो पंढरपूरची आता वारी आहे तर पंढरपूरले देवाना.... ववस पंढर फुडले द
विठला नबेेतनी ठेवाव क तला
हो भाई नाहीत काय?
तबीेत वर आहे काय?
तब्येत वर आहे असं आहे ते तब्येत आट नाटा नसल्या की तरच बरोबर रा आहे. तब्येत राहण्याच्या नसल्या क म्हटला सर्वच बरोबर राहते.
असं का?
हा तब्येत चांगली आहे ना. हो त्याची चांगली
असा
तुमची कशी आहे चांगली आहे.
कवाय चाले म तुमचे मिक्सर काय का? करतात.
माझे मिस्टर शेतातलेच काम करतात शेतातलंच काम करतात ना. हम्म शेती कामच करतात.
हा ना.
हम्म.
हा हा.
भाजी काय केली होती स्वयंपाक झाला.
हा.
स्वयंपाक झाला का म्हटलं.
कराव म्हटलं आता काय करा लागी जेवण राहिलं म्हटलं अजून आताच आले म्हट. टलं सासरी बत आली मग थोडा वेळा तेल तट वाळून
हो स्वयंपाक झाला तुमचा
फन कर आपलं म्हणून आता म्हटलं. चटणीच केली मग आलूची चटणी पळे
हो काय कशाची केली चटणी अससं का होव का??
गोळ्या केल्या म्हटलं पापड भाजले.
हो काे नता तुून वर गले
लोणच पाहिजे सांबर त्याच्याच्यान
अन तुम्हाला किती कॉल करायचे आहे
हॅलो.
आता म्हटलं होत म्हटलं बाई आप आपण फोन लऊ म्हटलं बाई फोन लावलं तर बरं होत इकडे.
नाही पहिले फोन लाव लाग. पहिले सांगा लागते नंतर कोण लावा लागत.
हा. प लागतेस. हा.
आ तय आई घरी न केवा
कोणाची? हॅलो.
हां बोला.
हॅलो रेखा. हॅलो. चालूच ब का?
हॅलो
वैदीरगी
काही बोलायला लागते भाजी विषयी स्वयपाकाविषयी ते आता बारावीले असते ना आखोटले असते तेकडे
हम्
ते शाळेत आहे ना बारावीले बाहेर जावी आहे ना शाळेत
हम्म आणि दोन नंबरची मुलगी
ते इथच आहे ते पण आखोटले असते पण आता या वस् तीथ डाकलं या वर्षी इथच आहे
असं
या वर् शीता काय
बरं होते बाई इथंच पाहिजे काय करता दूरगावी टाकू
हो ना आता काय नाही ना दूर्गावी कसं चांगलं राहते एका फरी अभ्यासाचा फरक
ए तो आणि त्याच्या जवळ राहायसा ते इकडे शेतीच काम करत नाही मग
मग आपलं इकडं शेतीचं काम होत ते ना कोण पही न एक मिनिट जमत नाही इकडे तिकडे
ह
साय ते शेती कामं करायला लागतात ना त्याच्यामुळे जरास हेच आहे अडचणत आहे ना आपल्याला
ह
हम्म
ते लाईनी मुलगी खूपच हुचार आहे तुमचे हा खूपच खर म्हटलं ते एकदम
ताकला आता कॉन्मेटल्या तीच
हा ना ती बाई भेट ते नी बैल नीन काही नीन म्हटलं.
हो हो. नाय तिला सवय आहे ना त्याची ती नेत नी
हम तिचा हरीिकती म्हटलं आम्हाला दिसले की असं वाटते की घ्याव तिले जड
हो नाही ते तिथ ला कोणी करतय रे बोलायलाच तशी लय कक ग बोललेले चक्र गय ते
तुम्ही जेऊन करून राहिला काय
नाही नाही जेवण करायची राहिली मी तुमचा कॉलला म्हंटलं पहिले यायचा उद्या मग आपण लावा
हा हा
झाले नऊ मिनिट
हम् हा
याचहू द्या मग आपण लावा स्वयंपाक झाला आता आणि कॉल वरच आजच्या दिवस आहे ना आ हे कॉल मला दहा कॉल करायच सांगतलं ना.
हा
मला दहा कॉल सांगतले करायचे. तुमचा पहिलाच हाय काय?
हा
माझे मला झाले सहा कॉल. चारच राहिले माझे.
म्हटलं मंग ते झालं तुमच मंग ते संगीताचं काय झालं म?
ते तिचं राहिला ना हिशोब करायचा आता अजून तो पूर्ण ते अ ते ठाकरे भाऊ आल्यात ते हिशोब करू आता पूर्ण.
मंग पैसे नेले नाहीत काय तिनं. असं काय. ते म्हणे बाई वालकीच्या दिवशी झालं म्हणे माल ह बरं ठीक ये ठेवतो मंग आता हं.
हो हो ठेवा.
हो ठीक हाय मग ठेवा.